काय ना हॅलो बोला की
काय म्हणता झालं का चहा
झाला कि तुमचा
करायचंय आता चालू आहे हे काय पोरगा आलो होत शाळेतून आत्ता आता करायचंय थोड्या वने हम्म
आमचा झाला चहा आम्ही चार वाजता सगळीच करून पेतो
होय काय तिकड पाऊस वगैरे आहे का हम्म तुमच्या तिकडे पाऊस आहे का म्हणलं
नाही म्हणलं आमच्या आहे का पाऊस
नाही आमच्या इकड नाही आमच्या इकडे काल पडला होता आजही थोडासा पडला अले लाई हम्म मग तेच म्हणत काय म्हणता काय चालू आहे सध्या तुमच्या तिकडं
आमच्या इकडं मोहरम चालू आहे आता
हम्म होय आमच्याकडं इकड मोहरम पेक्षा स सवारी वगैरे बसतात बघा ते सवारी हम्
सवारी बसतात ना त्यालाच मोहरम म्हणतात
होय
हा
आमच्याकडे सवारी वगैर म त्याला मोहरम तुमच्या इकडे म्हणतात वाटत
हा
आता काही नाही श्रावण झाला की आमच्या इथे झाल्या आता सनवार वगैरे चालूच होतात आता आता आषाढी वारी एकदा झाली की चालूच इथून पुढ सन ते
हम् आषाढ वारी अजून थोडा दिवस आहे वाटतं आषाढ चालू झालंय का
नाही अजून नाही आता लागेल कि पंधरा वीस दिवसात चालू होईल आता
हम्म मग अधिक महिनला ना आमच्याकडें कसं आम्ही ह्याला मोहरम ला चोंग करतो चोंगे मलिदा पाचव्या दिवशी मलिदा करतो
हम् मलीदाचा म्हणजे नैवेद्य दाखवायचा मान असतो का तमच्याक
होय हो मलिदा असतोय पाचवी दिवशी आणि सातवी दिवशी चोंग असतात
होय
ऍक्च्युली सातव्या दिवशी असतात वाटते मला पण कन्फर्म हे नाही आहे कारण मॅमचा आज किती व आहे आज किती वळ माहिती आहे तुम्हाला
हम्म हम् आणि हे तुमच्याकडं उरूस पण छान भरतो म्हणे ना ते कोणत्या महिन्यात राहतो उरुस
उरूस आपल्याकडं अ एप्रिलमध्येध्ये असत
एप्रिलमध्येध्ये
हम्म
तेच म्हणलं आमच्या इकडं पण परभणीला असतो आमच्याकडे दोन फेब्रुवारीला परभणीला असतोय बघा परभणी जिल परभणीमध्ये इकड आमच्या इकडे पण मोठा उऊरुस वगैरे भरतो यात्रा वगैरे्री मोठे दर्ग्याचे इथ म्हणजे ते दर्गा वगैरे अस
आमच्या इथं पण भरते आमच्या इथलाही मोठ्याना भरते
हम् तुमच्या इकड काय काय बघण्यासारखं कोल्हापूरचं मंदिर आहे वाटतं म्हणे रंकाळा वगैर सरे
कोल्हापूरच मंदिर आहे आणि काय ते कोपेश्वर मंदिर आहे आणि जो
को कोपेश्वर मंदिरात म्हणजे कोणता देवाचं आहे म्हणजे देवस्थान
महादेव आणि विष्णूच एकमेव मंदिर आहे तेे महादेव आणि विष्णू नच एकत्र मंदिर आहे म्हणजे अं जेव्हा महादेव असतात तांडवकर असात ना त्या हिच्या साथीचा बावन्न तुकडा झाल्यानंतर
होय न मी हे तर पाहिलेलं आहे कोल्हापूरच फक्त देवीचंच मंदिर पाहिलं हम्
अचछ अ काय होत असते महादेव शांत होत नसतात
हय
हो मग त्यांना शांत करण्यासाठी हे येतात अ विष्णुदेव त्यांच्या समोर येतात सगळी कोणी जरी आलं तरी शांत होत नसतात त्याने
हम्म हम्म हम्म हम्म
त्यांचा राग शांत होत नसते महादेव हि ज सतीच भावना तुकड केल्यानंतर
अच्छा
मग महादेव रागाने येऊन तिथं बसल्यात मग बसल्यानंतर त्यांना शांत करायला विष्णू देेवाले मग हे एकमेव मंदिर असं आहे की जिथं विष्णू आणि महादेव एकत्र एकाच मंदिरात आहेत एकाच गरभ गर्भम हे गर्भगुडी हा असंय हो हो खूप प्रसिद्ध आहे तुम्ही युट्यूबवरर सर्च करून बघितला ना
राात मद मामा मामी त्या हम तिथंच असतात ना चुलत तर तिथं मामी एकदा आलेली आहे मी तिथं त्यावेळी पन्हाळ्याच्या किल्ला महादेवाचं म्हणजे हे आंबाबाईचं मंदिर वगैरे बघितलेलं आहे महालक्ष्मीच बाकी हे काय मंदिर बघायचं राहिलं ना आता बघ आ युवा आता मावशी बोलवती ये ये सतत म्हणती पण काही येणच होत नाही आता येऊ आता एकदा बघायचं आता म महालक्ष्मीच्या मंदिराला पण कळस बसवलाय म्हणज सोन्याचा
हो हो ते कोणत त्यांच भक्त दिलेत म्हणा
बराच मोठा ह असला आणि ते कसं बऱ्याच लोकांच कुल पण आहे ना तिथं बारा महिने गर्दी आता सध्या
नाही आत्ता गर्दी चालणार आषाढ आणि श्रावण आता इथनं गर्दी चालू झाला चालू होते मग मुलांची सुट्टी असते मेध्ये तेव्हा एक गर्दी असते
हम्म हम्म
चालू झालं कि द दिवाळीपर्यंत गर्दी असते
अच्छा
हम्म म्हणावत इतकी गर्दी कधी नसते
हा आमचं काही नाही आम्ही लहान असतानाच आलेली होते मला वाटतं मी मला झाले आता दहा बारा वर्ष कृषून त्यावेळी एवढं काही नव्हतं मंदिराचं त्यावेळी एकदा दर्शन वगैरे झालं शिरोलीला पण एक माव अस तिच्याकडे होत ती आणि आम्ही असं गाडीवर वगैरे जात होत त्यावेळीच मंदिर बघितले पन्हाळा हेच बाकीचे जोतिबा वगैरे पुन्हा तुमच्या इकडे ते गणपतीपुळे पण बघण्यास सारखंही
हा हा हा गणपतीपळे कोकण मध्ये येत आमच्याकडे नाही य
कोकणात वगैरे तिथून पण थोडं जवळच पडतं ना त्या भागामधून हा जवळ एकशे ऐंशी किलोमीटर आहे तेच तुम्ही जात असताल ना मग सुट्टीला वगैरे कधी
हो हो आम्ही जातो सारखं जातो
हम्म हम्म हम्म
हम्म
बरे बाबा कायतरी थोडं फिर उन्हाळ्या
नाही आम्ही कसं करतो आम्ही गाडीवरन सारखं जातो कोल्हापूरला
हम्म हम्म हम्म हम्म
कोल्हापूरला हा इथं जवळच आहे आमचं कुलदैव पण देव पण आहे तिथे जवळ
अच्छा
त्याच्यामुळे सारखं जायला लागतं
हम आमचं कसं माहूरची देवी पडते मी नांदेड भागात म्हणजे औरंगाबाद राहते मी पण आमच प्रॉपर तिकडे शेती वगैरे आहे नांदेडकडे तर तिथून आम्हाला माऊरची दिवी जवळ पडते आमचं कुलदैवत रेणुका का माता मंदिरचे आपल्या देवीचे हम्म ती पण ब की देवी गडावरती तुम्ही पाहिली असेल की कधी माहूरची देवी रेणुका माता माहूर माहूर हा माहुरगडावरील देवी तुमचं काय
नाही तिकडल चुली मला माहितच नाही तिकडं आम्ही आलोच नाही तेवढं कधी आम्ही शनी शिंगणापूरला आलत
हा शनी सिंगणापूर इथून मग औरंगाबाद पासून जवळच ये इथर तेरूळ अजिंठा हम्म
शिर्डी साईबाबा वगैरे करून देई आम्ही
होय शनी शिंगणापूर आहेत जवळच आमच्या इथून इथलं हे रुटच हे गण आप हे अ बीबिका मकबरा वेरू राजजिंट आमच्या इकडच्या भागात हो औरंगाबादमध्येध्येच संभाजीनगरमध्ये आता औरंगबाद होता आध याला म्हणायचे आता संभाजीनर नाव
होय ह
हम्म तुम्ही या इकडे एखाद दिवशी ट्रिप काढा
येतो घ्या आलो तर येतो
हो बघण्यासारखं इकडे सुद्धा ऐतिहासिक गोष्टी सगळ इकड बघण्यासारख्या पर्यटना पुन्हा वेरुळ विशेष करून महादेव कैलास मंदिर म्हणून खूप प्रसिद्ध आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हा
वेरुळ ला जाणार होत ऍक्च्युली आम्हाला खूप वेळ झाल्यामुळ आम्ही गेलो नाही तिकडं कस झालं ते मॅनेजमेंट व्हायला पाहिजेल ना सगळं
हो नाही ते तर करूग ला तर वेरूळला बौद्ध लेणी जैन लेणी हे सुधा फार पुन्हा दौलताबाद किल्ला आहे भद्रा मारुतीचा एक मारुती असा झोपलेला ते खूप प्रसिद्ध आहे बघण्यासारखा मारुती भद्रा मारुती म्हणून खूप फेमस आहे दौलताबाद जवळूनच पडते आणि इथून शंभर किलोमीटरवरती आजिंठा अजिं्याला सुद्धा बौद्ध जैन अशा हिंदू समाजातले आपल्या खूप म्हणजे असे लेण्या आहेत बघण्यासाठी कोरीव लेण्या आहेत मस्त तुम्ही यू यूट्यूब ला बगा सर्च करून त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल माहिती त्याची बघण्यासारखं आहे एकदम प्रसिद्ध आहे तुम्ही येऊन बघा एकदा मुलांना पण थोडं बघण्यात येत ऐतिहासिक वगैरे गोष्टी त्यामुळे हम्
तेवढं काय कधी हे केलं नाही पण येऊन जाईन इकड पण कसं हाय आम्ही इकड साऊथकडे तेन जातो ना
होय
हम्
तुमच तिकडच् भागात जास्त असल बालाजी वगैरे हो बालाजीचं मंदिर पण तिकडच पडतं ना वाटत बालाजी आपलं तिरुपती बालाजी
हो हलाय अ काय नाय अंद्रला
आंध्रला पडतंय हो
हम
बघितलेलं असेल की तुम्ही तिरुपतीबालाजी होय
ह त्याच्यामुळ आम्ही जास्त साऊथ कड जातो
हम् आमची मावशी तर गुलबर्गा वगैरे तिकडचच येते कोणतं विजापूर का वैजापूर काहीतरी आहे बाबा विजापूर वाटतं गोलगोम हा गोलघुमट वगैरे ते पण बघण्यासारखं आय की म्हणतात तिकडे हा सोलापूरकड माझे मामींचं पण तिकडच जय नाही प सिंगणापूर म्हणून काहीतरी आहे बाई गाव तेच माहेर आहे माझ्या मामीच ते सांग हा तेच तिकडचीच त माझी मावशी पण तिथंच असते ते पण सांगते ते पण मग मला म्हणलीत गोल घुमरो बघण्यास आहे म्हणे बरं तीकडचंच
होय होय सगळं छान आहे बघण्यासारखं
हम्म हम्म मग अजून काय चालय काय म्हणता
काय नाय आता ते निवद करतेय मी
हम् हम् हम्म पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्या इकडें आहे का चालू अजून
पाऊस नाहीे आमच्या इकडं चालय चालू आड एक त्याच्यानंतर पाऊस असच पडला नाही होय
आमच्या इकडं काही नाही थोडा मराठवाडा भाग पडतो थोडा दुष्काळच असतो आमच्या भागात काय कालपसून झालाय चालू थोडस लोकांना थोडा आधार झालाय त्याचा
हा
हम्म अजून काय हा बोला ना बोला येतोय आवाज येतोय येतोय
तुम्ही पण इकडं येऊन जावा एकदा साऊथ कड छान आहे वातावरण ह्
हो यू आता बघायचय आता मुलगा थोडा मोठा झाला की आता यू यात म्हटलं आता आता फिरायचं तर आहेचे भरपूर जव आता म्हणे एखाद दिवशी ट्रिप वगैरे काढल्याशिवाय काय बघणं होत नाही काही माहिती होत नाही फिरल्याशिवाय ते पुना आहे